अं....
तेच म्हणालोय, अजून दहा मिनिटं झाले नाहीत आणि कस काय गेले.
नाही, कट झाला. तो महसूल पुरावा तर चालतोय नव्हं रे?
चालतुय की.
त्यांच्यावर होईल व्हॅलिडीटी.
निवांत हुतंय.
ऐक की, त्या आपण त्या नेटकॅफेवाल्याला फोन त्या नेटकॅफे वाल्याला फोन केलता का नाही परवा त्यो काय म्हणालाय सांग? ते गौरीची मेलआयडी साठी रे त्यो परत फोन केलता त्यांन दुसऱ्या दिवशी काय, मग अरूण दादानं उचलला आणि मारु दादाला काय म्हणाला सांग, तुमच्या पोरींना सांगा मला काय फोन करायच नाही परत म्हणून.
आणि ते सका, नाही नाही ते सकाळी पण प पाय मुसलमानचा होता रे तो. मारुंगा काय बोलला नाही तो मारुंगा म्हणला पिलाय त्यो. मग बरं बर ठीक आहे ठीके म्हणला न ठेवला. मग गौरी म्हणली ह्याला काय आपल्याला करून घ्यायची व्हय ह्याला फोन करू नका ह्याला कशाला फोन फोन करायला असं म्हण
खरस कर दे ते हे देणार तर काय आता.
दि ना बघकी तो आणि असं म्हणालाय दादा तुमच्या मुलींना सांगा परत फोन करू नका म्हणून. आता त्याला कशाला आम्ही फोन करू
काही डोकं वापरतात लोकं
कधी त्या दिवशी सकाळी कितीला फोन केलता तनी
म्हणजे आम्ही रात्री फोन केल तो आठ वाजता तू सांगितल्यावर तेव्हा पण तो काय म्हणालता सांग मॅडम अहो तुम्हाला माहित नाही काय मेड आयाडी ब्लॉक होत्या मी म्हटलं माहित आहे हो मला मग थांबा देतो ह्यो मग मला काय म्हणालाय सांग अ मॅडम तुम्हाला मॅडम तुम्हाला माहती आहे काय नाही अस तेंन म्हणालतीत हॅलो.
आमचं हॅलो
हा
ब्लॉक होतय काय म्हणालत?
फोन करतो घे तुला नंतर थांब पाच मिनिट.
का?
फोन पाहिजे म्हण त्यानी फोन करणार नंतर लावतो.
आणि कधी नंतर?
ते घे जेवढे सेकंद पडलेत तेवढं होतय.
होतय खरं तर पैसे कमी येतात मग
असु दे.
असु दे टाइमपास असुदे थांब की आता पाच मिनट.
किती मिनिटं झालं? दोनच मिनटे झाल्यात नंतर करतो घे
अजून आठ मिनिटात दहा मिनिट होतात
होय करतो थांब की नंतर करणारच आहे मी फोन
ठीक आहे.
फोन करा म्हणून तुम्हाला दोन वेळा फोन दिलता आम्ही चहा पिताना